हॅलो.
हां बोल.
आवाज यायलाय का तुला.
आवाज एक आताच नाही बाई तेरा. शिधा बोलते जा जरा..
हॅलो हॅलो आवाज यालय का तुला.
हम्म नाही आणे लग्या.
आता. जेवलीस.
जेवलो.
काय जेवलीस.
कालचेच जेवलो काय केली नाही मम्मीन.
मग म्हणालती की स्वयंपाक करायचा हाय म्हणून.
आं.
मला म्हणालती की स्वयंपाक करायचाय म्हणून.
आज ते चपाती तेन भाजी केल्या.
हम्म, हम्म, हम्. अग बकी त्या.
मुलगी न बकी नायक मुलगी, त्या मुलगीन बकी काल मी तिला कॉल केलो काय. तिजे दोन कॉल मी घेतलो माझे. मी तिचे दोन कॉल घेतलो. काय आणि मग तिनं माझे कॉल घेतलीच नाही. फक्त एकच कॉल घेतली, त्यामुळे माझे सहा राहिलं नाही तर पाचच राहिलं असत.
मग तू पहिला करायच ना कॉल मग त्यानंतर तिला. करायला लावायचा.
ती काय म्हणली मला कि आता माझा टास्क दोनच कॉल राहिल्यात आणि माझा टास्क संपणार हाय, आणि तुम्ही मला बिंदास्त किती फोन करता तेवढं करा म्हटली आणि आता फोन केल्यावर उचललीच नाही पहिला नंतर अनेकदा केलो. तर आता म्हणता पंधरा वीस मिनिटांने मी तुम्हाला कॉल करतो म्हणते. मी म्हणलं आता मी एक. नाही का वेळ म्हणताना नाही म्हत्या तर मी हित.
तुला सांगितलेलो की तुला सांगितलेल मला एक कॉल करजा प्रत्येक टास्क मध्ये पाच पाचचा स्लॉट येत प्रत्येक स्लॉट मध्ये मला एक, परत मम्मीला एक. आणि त्या तिघीना कोणत तीन ती एक होती. रुपाली एक तिला एकदा.
अग पहिला त्या त्या तीन. कनी रुपाली तू आणि मम्मी या तिघींनाच लावले मी नंतर त्या रुपालीने कनी त्या मुलगीचा नंबर दिली, व मी तिला एक कॉल केला, व तिच्या फोन मध्ये मा तिच्या फोन मध्ये माझा कॉल लागतच नव्हता तर तिने काय म्हटली तर तुम्ही करू नका अशी बोलली ती. अशी. बोलली मग मी अ मग तीन.
खर बर प्रिची पण करत परिची. पण खोट सांगत्या.
काय नाही ति जाऊ दे बाबा सहाच कॉल उरल्यात एवढं काय मी तुला तीन केल आणि मम्मीला तीन केलं तर माझा असं सपत अगं त रुपालीन मला कर म्हणलेली तिच्या आ शनिवार रविवार तिच्या नवऱ्याला सुट्टी असत्या आणि तिनं मला काल बोलली की अग तू आता सोमवारी कॉल कर किती करणार आहेस तेवढं कर म्हणून मला तिनं सांगितल्या पण माझ सम आता माझ सहाच कॉल राहिलेत आणि माझ बॅलेन्स पण सपणार आहे म्हणून म्हणून म्हणलं कोणासोबत तर बोला तिच्या्यासोबत दोन तर बोलावं म्हणून तिला केलतो महारानीला तर ती अशी बोलली. हम् आणि प्रीतीचं काय लॉग आउट झालंय म्हण. आणि त्या दुसऱ्या टास्कच्या लिस्ट मध्ये माझं नाव आलं की ग. ह. हॅलो,